हॅलो.
अ. कोना दिप या बद्दलच होतं तुम्ही अ बोलला होतात? कि मी फ्री आहे?
कर ना बाई?
तुम्ही फ्री आहात का?
हो मी फ्री आहे आणि तुझ्यासाठी कायमच फ्री हाय बोल.
हो थँक यू सो मच तर पहिला तर दिदी मी विचारेन की तुम्ही कशा आहात? फॅमिली वगेरे तुमची कशी आहे सरवे सगळे ठीक आहात?
मी मस्त हो हो सगळे ठीक आहेत बघ तू सांग. तू कशी आहेस? मम्मी, पप्पा वगेरे सगळं
आमच्यात मस्त हो सगळे खूप मस्त आहेत. खूप छान आहे तुमची कॉट फोटो काढता. मम्मी देखील बोलत होती, कि ज्या अगोदर तूना मॅम बोलत होती. काही नाई निवांत मस्त आणि तुम्हाला हितच आहे, की जी पावसाचं वातावरण आलंय की फिरण्याची ट्रीप प ही झालीच पाहिजे. त्यामुळे मला थोडं प्रवासाबद्दल तुमच्यासोबत बोलायचं होतं तर, आपण बोलूयात?
हा बोल ना हो हो बोलूया आणि त्याच्यावर ठरवूया पण आपण कुठं जायचं?
ओके चालेल तर, दिदी तुम्हाला माहितीच आहे की पा पाऊस चालू झाला किंवा पावसाचं वातावरण झालं तर, कोणी कोणी म्हणतं कि मला थकवा आलेला आहे किंवा हे वातावरण अतिशय कंटळवाणी वाटते किंवा झोपी जावू असं वाटत बरोबर ना.
हो हो.
तर
प्रत्येकाच म्हंजे प्रत्येकाच कसं वेगवेगळं पडतं ना कुणाला आवडते कुणाला आ डत नाही कुणाला, हम्म विचार वेगवेगळे प्रत्येकाचे आता कुणाला असल्या वातावरणात भकास वाटतं किंवा करमत नाही. आणि काय काय ना आसल्या वातावरणात फिरावं वाटतं, भिगावं वाटतं.
हो अगदी बरोबर तर, कांहीं कांहीं ना तर, कांहीं कांहीं ना तुम्हाला माहित असेल की वि
आणि वयस्कर लोकांना तर, काही आसलं वातावरण चालतच नाहीं.
हो दुखन त्यां म्हंजे जे सांधेदुखीचे किंवा काही तरी दुखणं येते म्हणजे पेन थोडे त्रास फार त्रास त्यांना चालू होतात ना. तर मी अशा वातावरणात तर आ पण आपली तरुण पिढी आहे ना तर, मी फिरण्याबद्दलच सांगेन कारण मला असं वातावरण झालं तर एखादी ट्रिप म्हणजे फोर व्हीलर किंवा ट्रॅव्हल्स वगैरे किंवा बसमधून न जाता मला अशा ट्रिक मध्ये टू व्हीलर वरून किंवा स्कूटी वरुण मुली अ फक्त मुली मुलीनं मिळूण फिरायला जाण्यात खूप आनंद आहे अस मला वाटेल. आणि अशा वातावरणात मला टू व्हीलर वरून फिरायला खूप आवडेल तर मी प्रथमतः सांगेन की मला कुठं रायच आहे आणि कसं एन्जाय करायचं आहे किंवा त्या बद्दलचे फायदे आणि त्यामध्ये ते होणार आपल्या दैनंदिन लाईफ बधला चेंजेस मी तुम्हाला म्हणजे फरक तुम्हाला मी सांगतो ओके, तर पहिल्या तर पहिला तर सांगेन दिदी की प्रवासाचे वेगवेगळे- किंवा तर प्रकार सांगेल तर प्रकार अ शे आहेत की, कोणी फिरण्यासाठी जातं कोणी एन्जॉय नुस्त माहिती मिळवण्यासाठी जात तर कोणी व्यवसायांसाठी म्हणजे बिझनेस साठी कोणी नोकरी साठी म्हणजे जॉब साठी कोणी शिक्षणासाठी. म्हणजे एज्युकेशन साठी. हिस्टॉरिकल प्लेस छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाज महाराजांच्या बद्दल माहिती मिळवण्यासाठी. त्यात प्रवासाठी जाते तर अशे साचे लास्टच आवडेल की निसर्गच्या सांध्यात फिरायला जाऊया. आणि अ निघाचे मार्ग म्हणजे जे मार्ग आहे सॉरी प्रवासाचे जे मार्ग आहेत ते सांगायचे म्हणल्यास मी
हो हो.
हो.
हा अ ह्याच्यात ते केल जातं अ जसं की बस प्रवास जो बसने केला जो लालपरी मस्तच आहे ना. मुलीं साठी
हो लाल परी
हे बघ, हो खूप छा
भरपूर अ म्हणजे हो भरपूर याचे हम्म प्रवासाची भरपूर साधनं आहेत फक्त जायचं फक्त ए तयार पाहिजे हाय की नाही? हम्म.
हो अ तुम्हाला सांग की मला अ सॉरी टू व्हीलरने प्रवास आवडतो, टु व्हीलरने किंवा मला अस सांगण्यात जर लांब जायचं असेल तर मी रेल्वे प्रवास चूज करेन कारण तुम्हाला माहितीचए. की दैनंदिन जीवन मी खूप महाग झालेलं आहे, आणि ह्या महागड्या जगात तर अगदी सोपा पर्याय किंवा एकदम कमी पैशात अ जास्त ठिकाणी पाहायची असेल तर रेल्वे हा अति उत्तम मार्ग आहे, झोपण्याची व्यवस्था अस ते खाण्याची व्यवस्था असते, त्याचबरोबर पैसे देखील कमी असतात.
हो हो, सगळं सगळं सगळ्याची व्यवस्था असते, कारण अ आणि मी पण पहिल्यांदाच केला होता, म्हणजे मला पण एवढं काही माहिती नव्हतं पण मी पण केला होता प्रवास त्या वेळेला मला माहित झालं. की सगळं उपलब्ध असतंय आणि आराम दायी म्हणजे आपल्याला कसं आता बसमध्ये बसून कसं आपल्याला प्रवास करायचा म्हटलं तर पाय आखडतात किंवा दुख तात एकाच वेळी असं नुसतं बसायवर लागतं ना. आपला स्टॉप किंवा आपलं गाव येईपर्यंत आपल्याला बसावं लागतं. त्यामुळे ते पाय आखडणं दुखणं हे प्रकार चालू होतं त्याच्यामुळे आपला ट्रेनचा प्रवास आपला बरा पडतो, तुम्हाला बस बसायचं असेल, बसा झोपायचं असेल झोपा.
हो आणि तुम्हाला तर माहितीच आहे, की विंडोज कड- म्हणजे खिडकी कडाय कडची जर आपल्याला साइड मिळाली तर, अस म्हणता येईल की स्वर्ग प्राप्त झाला ज्यावेळी आपण रेल्ववेने प्रवास करतो आणि खिडकी कडेला बसलेलो असतो, त्यावेळी तो मंद पडणारा पाऊस आणि त्या पावसाच्या मध्ये आपल्याला असं वाटत की, आपल्यासोबत झाडी पळत आहेत.
पळणारे झाडी, पळणारे डोंगर, पळणारे ढग
फार छानं वाटतं ते.
अस बघताना खूप छान वाटतं, आणि ते डोळ्यात आपल्या टिपून राहतं म्हणजे आपण जे लहानपणी ऐकलो होत तो कि मामाच्या गावाला जाऊया, ते सॉग आपल्या डोळ्या डोळ्यासमोर येतं. आणि तो क्षण हा अविस्मरणीय होतो, तर मला असं सच निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आवडेल, किंवा निसर्गाच्या ठिकाणी पर्वत रांगा ट्रॅकिंग वगैरे अस कराय साठी आवडेल तर मी प्रथमतः तुम्हाला सांगेन की टू व्हीलर वर जायचे झाल्यास मला निसर्गाचा अनुभव मिळेल, जसं की ज्यावेळी आपण टू व्हीलरवर जातो तर ते काही बंदीस्त नसतं आपल्याला डोळे बंद केले की हवा कळते, ह अ जमिनीचा सुंगध कळतो म्हणजे तापलेल्या माती वर एखादा फा-ता- पावसाचा थेंब प डला तर तो वास आहे, तो कुठ परप्युम मध्ये किंवा सेंट नाही, असे मी तुम्हाला सांगेल. आणि तो तो पहिला जो मातीचा वास असतो ना, तो खूप छान असतो म्हणजे निसर्गाने तयार केलेलं हे काहीतरी चक्र आहे, आणि ते आपल्याला प्रवासामुळे तर तो प्रवास आणि तिथून चालताना आपल्याला अन आलेले अनुभव म्हणजे एखाद्या ठिकाणाची आपल्याला माहिती नसेल तर आपण लोकांना विचारतो. तर त्यामुळे लोकांचे देखील विचार आपल्याला कळतात, काही लोक आपल्याला व्यवस्थित सांगतात की तुमचं ठिकाण इकडून म्हणजे टर्न घ्या किंवा इकडून इथे येईल, प्रॉपर म्हणजे आपण लोक कशन चालू करून देखील लोकांची ओळख करून घेतो, तर काही लोके तिरस्कारात बोलतात. आम्हाला माहीत नाही त्यामुळे लोकांची देखील माहिती कळते लोक कसे आहेत किंवा ज्ञान देखील आपल्याला बाहेरचे लोक कसे वागतात मर्यादित ज्ञान न रा प्रत्यक्ष त्याच ठिकाणी हा, हो. मग त्यापेक्षा त्यात
म्हणजे थोडक्यात माणसांची वागण्याची पद्धत कळते.
हो, हो. अगदी बरोबर आता त्यांची भाषा देखील कळते आता तुम्हाला माहित नाही अस म्हणतात की मराठी भाषा आ ही वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. बरोबर ना आणि मराठी भाषा त्यांनी वळवल तिकडे वळते अस देखील म्हणतात. म्हणजे मराठी भाषेचे एका शब
तुम्ही थोड्या इथून थोड्या अंतरावर गेला की तिथली भाषा म्हणजे बदलली, तिथून जरा पुढं गेलात की तिथली भाषा बदलली. हो ते आहे. भाषा आणि त्यांचं राहण राहणीमान किंवा त्यांच कपडे म्हणा म्हणजे पोशाख हा हे सगळं बदलत.
हो म्हणजे कोसा कोसावर भाषा फक्त बदलत नसेल बोला ना बोला.
हो पोशाख ये तेे म्हणजे सगळं बदलत. हे पण आपल्याला अनुभवायला मिळत ना.
हो अगदी बरोबर जस की मी तुम्हाला सांगितलो की मराठी भाषा ही कोसा कोसावर बदलते. तर त्याचप्रमाणे भाषा बदलत नसून पोषाख देखील बदल जसं की आपल्याकडे फुल कपडे साडी वगैरे वेअर केली जाते, अ मुलांसाठी पॅ पॅन्ट, जीन्स पॅन्ट किंवा शर्ट असतात, तर चेन्नई साईडला लुंगी वगैरे ते असते शर्ट, शर्ट असे पद्धतीने घातले जाते म्हणजे पोशाख देखील बदलतो. त्या पद्धतीने हेअरस्टाईल देखील म्हणजे केशभूषा देखील बदलते म्हणजे विविध ठिका आणि वेगवेगळ्या वैशिष्ट्ये किंवा वेगवेगळी ड्रेस असू देत किंवा वेगवेगळे हेअरस्टाईल असू दे ते बदलतात आणि ते आपल्याला कशामुळे शक्य होत म्हणजे हे पुस्तकी आपण फक्त वाचतो, पण प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी जाऊन बघतो ना तो तर तो वेगळाच आनंद असतो. एक वेगळीच परंपरा आपल्याला लागलेली असते आणि ती आपल्याला दिसण्यात येते. बरोबर ना? म्हणजे प्रवासामुळे खूप छान फायदे मिळ जस की ज्ञानात भर पडते, लोकांची ओळख होते तर त्या पद्धतीने लोकांचे स्वभाव कळतात आणि अनुभव मिळतो, अनुभव मिळणे हे खूप महत्वाचं आहे. कारण शिक्षक असं बोलतात, की आमचे शिक्षक आम्हाला सांगत होते, की अनुभव हा खूप मो ठा गुरु आहे किंवा शिक्षक आहे आणि तो तुम्हाला मिळा-
हो, ते आपण तो आपण फिरल्याशिवाय किंवा गेल्याशिवाय तो आपल्याला मिळत नाइ.
हा आणि त्याचबरोबर योग्य डॉक्युमेंट्स देखील हो आणि मी तुम्हाला सांगेन की प्रवास करताना, ओके. ओके बोला.
जेव्हा आपण प्र म्हणजे जेव्हा आपण अनुभव तो स्वतःअनुभवणं आणि हे करणं म तेव्हाच कळतं ना, म्हणजे कोण कस किंवा आणि ते सगळं सौंदर्य आपल्या डोळ्यात टिपलं, आपण किंवा म्हणजे किती दिवस तरी त्यातन बाहेर निघत नाइ.
हो अगदी बरोबर, त्याचबरोबर मी लास्टला हे सांगेन की योग्य प्रवास करताना योग्य डॉक्युमेंट्स देखील आप- आपल्या सोबत ठेवा. योग्य मेडि- ते देखील आपल्या सोबत ठेवा, आणि खूप छान पद्धतीने आपण नेक्स्ट प्लॅन म्हणजे ट्रीप प्लॅन करूया, नक नेक्स्ट कॉल मध्ये नक्कीच ट्रीप बद्दल बोलूया. अ तुम्ही आथा माझ्यास माझ्याबद्दल बोलला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे, धन्यवाद.
थँक यू.
ओके बाय.